हां
हा. बोला सांगा ना रेसिपी एखादी तुमच्या आवडीची
सांगू का तुम्ही
तुम्ही सांगा
ठीक आहे. तुम्हाला येत नाहीत. काय रेसिपी म्हणजे पदार्थ बनवायला वेगवेगळे?
वेगवेगळे बनवते. आता मगाच पासून मी तुम्हाला सांगित तले. दोन-तीन रेसिपी. एखादी तुम्ही सां गा? त्यात तुमची पद्धत कशी आहे बघू?
ठीक आहे तर लागणार साहित्य सांगू?
हां, ठीक आहे.
बासमती तांदूळ दोन कप लागतात. एक बिर्याणी अंड्याची बिर्याणी बनवायला.
हा हा ठीक आहे. सांगा ना.
हा बासमती तांदूळ, खडे मसाले लागतात. त्याला खडे मसाल्यामध्ये तीन-चार तमालपत्र चार-पाच लवंग, चार-पाच काळी मिरी, एक इंच दालचिनी आणि दोन हिरवी वेलची,
हा हा हा येते येते.
हा आणि मीठ चवीनुसार आपल्याला जेवढं लागतंय तेवढं, तेल आणि तूप असेल तरी चालते. तूप किंवा तेल दोन्ही पण दोन्ही मधलं कुठलं पण एक चालतय.
हा ठीक आहे.
आता ग्रेवी त्याची बनवायसाठी ना.
हा
उकडलेली अंडी घ्यायची पाच-सहा सोलून घ्यायची नाही तर तसच टाकशिला.
हां, ठीक आहे. ठीक आहे.
हा उकडलेली अंडी पाच सहा घ्यायची. सोलून आणि त्यात तीन मोठे कांदे उभे चिरलेले बारीक करायचे नाही. बरिस्ता करण्यासाठी
हा हा
ओके अ आणि दोन टोमॅटो बारीक चिरलेले
हा
ठीकये.
हां ठीकये.
ऐकू येतय ना
हा येतय ऐकू कंटिन्यू
हां म आणि आल लसूण पेस्ट अ दीड चमचा साधारण हुईल एवढं घ्यायचं.
हा
दीड दोन चमचा होईल एवढं हिरव्या मिरच्या दोन उभ्या काप पल्याला पाहिजे चिरलेल्या
हा हां हां
आणि दही अर्धा कप
हां हां
अ बिर्याणी मसाला दोन चमचे आणि हळद आ आर्धा चमचा हॅलो
हा ठीकय ठीकय येत येत ऐकू हा येतय
हा लाल तिखट तुम्हाला आवडत असलं तर घालायचं. नायतर म काय नको असलं तर ऑप्शनल आहे तेे
हां ठीके
हं परत अ कोथिंबीर आणि पुदीना बारीक चिरून घ्यायचा.
हां
आणि गिर ग्रेवीला पण कसा तुम्हाला पाहिजे तेवढंच त्यात ऑइल युज कर अ करू शकताय तुम्ही
हां
ठीके.
हं
तर आता ते क करायचं कसं आता कळालं ना ग्रेवीसाठी आणि साहित्य काय काय लागतय ते ओके ओके तर भात शिजवायसाठी काय एक पातेल्यात भरपूर पाणी उकळायच म्हणजे जास्त पाणी ठेवायचं. त्यात ते खडे मसाले जे सांगितले होते ना
हां
खडे मसाले जे सांगितले होते ना ते त्या उकळत्या पाण्यात टाकायचे.
हां
पाणी ऊकळ ऊकळवाय च अन् त्यात टाकायचं ते खडे मसाले हॅलो
हां हां ठीकये.
कू येतय ना
हो येतय.
ठीके ठीके अ मग त्यात अ मीठ एक चमचा तेल घालायच कारण की स सुट्टा होण्यासाठी भात
सगळे खडे मसाले टाक कून सगळे खडे मसाले टाकून घेतल्यानंतर
हां. नंतर मीठ आणि एक चमचा तेल टाकायचा.
हम्म.
ते प उकळ्या पाण्यात टाकायचं.
ह ह.
मग नंतर त्यात उकळी आली की, मग. भिजवलेल तांदूळ असतोय ना. आपण. अर्धा तास ठेवल्याला भिजवायला. तो तांदूळ त्यात घालाय चा. शिजवून घ्यायच तांदळाला. नव्वद टक्के शिजवायचं फक्त.
बर.
आणि नव्वद टक्के शिजून झाल्यावर. ते बाजूला काढून त्यातलं पाणी नितळून. भात बाजूला ठेवायचा.
हम्म
ठीके.
हा ठीके.
मग अंडी फ्राय करायला घ्यायच. उकड लेल्या अंड्यांना. सुरीने थोडे असं बारीक हे करायचं. चिरा पाडायच्या त्याला. कट मारायचे.
ह ह. बर. हम् ते कट मारून झाल्यानंतर.
कट मारल्यावर. मग अं पॅन मधे थोडं तेल घ्यायचं. चिमूटभर हळद, टाकायची. हा हाळद आणि तिकट. घालून आंडी अस हलकी, सोनेरी होईपर्यंत तळायचं.
बरं बरं.
मग ते बरीचता. म्हणजे तळेला कांदा जो असतो ना.
हा हम्म.
ते उरलेल्या तेलात. जे आपण अंडी सोनीर हुस पर्यंत. भाजून काढलेले असतात ना.
मअ.
त्यात ते बरीचदा टाकायच. म्हणजे काप तळेला कांदा.
हा तळलेला. हा
हा ते कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचं.
बरं बरं. बिरिस्त्यासाठी बरोबर. हा हा बिरिस्ता. ह हम्म.
बरीस्ता त्यालाच म्हणतात.
हम्म हम्म.
मग ग्रीवी तयार करायचं. मग ग्रेवी तयार करायचं कसं. तर त्यात तेल, आलं, लसूण पेस्ट. हिरवी मिरची घालून परतायचं. म ते. पाच मिनटं परतून झाल्यावर. म नंतर. टोमॅटो घालायचं. टोमॅटो कस मऊ होऊ पर्यंत. म्हणजे असं शिजवायचं त्याला.
हम्म हम्म.
त्या मिश्रणमध्ये. मग त्यात हळद, लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि फेटलेलं दही.
हम्म.
बहतेक मी दही सांगितलं का? साहित्यामध्ये.
नाही आत्ता सांगतय
ठीक आहे सॉरी सॉरी
हा ठीक आहे चालते हा ठीक आहे
ओके ओके तर बिर्याणी मसाला फेटलेलं दही घालून चांगलं मिक्स करायचं ते सगळं
बरं हा
मग ते गिरवीमध्ये कणी तळेली अंडी टाकायची थोडा बेरिस्ता टाकायचा तो म्हणजे बरस म्हणजे काळालं ना ते कांदा पाजून ब केला असते त्याला बिरस्ता म्हणतात
हा
मग कोथिंबीर आणि पुदिना घालायच त्याच्यावर
हम्म
म्हणजे ते ग्रेवी मध्ये ह तळल्या अंडी बरीच कोथिंबीर वगैरे पुदीिनातेन घालायचा
बर बरं बर ठीक आहे
हा मग त्या मसाल्यावर नाही आपण जो भात नव्वद टक्के शिजवला होता
बरं
पसरवायचा त्याच्यावर
बरं बर घर
आणि मग त्या भातावर पण ते बरिचता असतोय ना तो टाकयचा
हम
आणि नंतर मग अ एक मिनट कॉल यायला लागलंय कोणाच तर एक मिनिट
बरं बरं
मग त्या आणि नंतरच त्याच्यावर बरीचसा टाकल्यावर कोथिंबीर आणि एक चमचा तूप टाकायचं
हां
आणि ते पात्यालाला झाकण लावायचं घट्ट एकदम
आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे कलर टाकू शकतो
कायदे
कलर टाकू शकतो का आपल्या आवडीचे
ते लगेच नाही टाकायचं
हं
त्याला दम द्यायला आपण ठेवतोय ना
मग त्या वेळेलाच कलर टाकायचे ना
हा
हा हा हा ठीक आहे
हॅलो
हा ठीक आहे
हा मग ते अ तूप ते टाकून घट्ट लावून पंधरा मिनिट दम वाफेवर शिजवायचं ते दम लावायचे त्याला पंधरा मिनिटं
बर
आणि नंतर मग ते गरम गरम असं अंडा बिर्याणी रायत्या सोबत खायचं
बरं बर छान सांगितली हो रेसिपी तुम्ही तुमच्या घरी. कायम बनवता का एकदम? आलं न सगळं एकदम परफेक्ट सांगितली रेसिपी पूर्ण. तुमच्या घरी बनवता काय काय?
हो अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी असते आमच्यात.
होय छान होते रेसिपी आम्ही पण ट्राय करून बघतो. आम्ही अजून, आम्ही अजून ठीक आहे. अजून ते अंड्याची कधी ट्राय केली नाही हो.
हो अशा पद्धतीने करून बघा की. एकदम छान बनते आम्ही गेल्या थोडाच बनवलं होतं.
होय का?
हा.
बर बर.
ठीकय.
ठीक आहे.
आणि काय म्हणता मग?
आणि काय नाय आता ट्राय करून बघायचं आता रेसिपी एवढी छान होती खायला कशी टेस्टी लागेल ना.
होय छान वाटते एकदा नक्की ट्राय करून बघा.
हो हो करणार ना आता एवढी तुम्ही रेसिपी सांगितली. त ट्राय केलीच पाहिजे आता.
करा ना आणि नंतर मग ते थंड होत आले का नाही तर मग त्यात कलर नंतर. टाकला तरी चालतंय ऑप्शनल आहे ते टाकला तरी चालतय तुमच्या आवडीनुसार नाही टाकले तरी चालतय.
बरं ओके, ओके, ओके थँक्यू.
चिकन बिर्याणी पण ह्या नुसारच बनवलं तरी चालतं.
ओके, ओके थँक्यू, थँक्यू.
ओके.
हा ओके.